आवाज इतुय काय?
हो हो येत आहे बोल
हा क्लिअर आवाज येतोय की, काय करतेस?
काय नाही बसले.
झाला काय चहा पाणी?
नाही अजून, तुझा झाला का?
नाही ग करायचा आज संध्या त्यामुळे आम्ही आज काय नाश्त्यावरचाय म इडली बनवलेली हा आणि मग मी सांबर बनवलं आणि तेच खाल्ल. मग आता बनवते मम्मी चहा, आता चहा घ्यायचा थोड्या वेळानं.
हम्म हम् हम. आम्ही पण अ माझा आ अजून वेळय कारण ऊन जास्तय ना त्याच्यामुळे एवढ्या लवकर नाही पित आम्ही.
आम्हाला सवयच झाल्या आता. चहाच पाहिजे.
नाही आम्हाला सहा साडेपाच सहा.
ह बाकी काय मग आता काय करतेस तू? घरीच असतेस काय? पार्लरला आणि जातेस तू.
ते.
म्हणजे रोजच्या हयाज्या मध्ये तू तुझ काही होत.
म्हणजे? काय मला अस कळलं नाही तुझ.
अग तस म्हणायचं नाही मला म्हणायचंय, कि तू पार जात होतीस ना तेव्हा तुझ रुटीन होत.
हो हो हो हो रोट टीन रुटिंग होत आता काय माझं म्हणजे मध्ये मध्ये सगळ रुटीन चेंज झालेलं.
तुझा क्लास झाला ना ग?
त्यामुळ निवांत होते. काय म्हटलीस?
पार्लरचा क्लास झालाय ना?
हो - हो झालाय की.
मग मला जरा फेशियल बद्दल सांगशील काय? मला फेशियल करायचं होतं मला त्याचे फायदे तोटे सांग ना का
ठीक आहे ठीक आहे म्हणजे कसं हाय सांगू का तुला? फेशियल केल्यानंत तर ना फेशियल केल्यानं तर कस होतंय?
हम
स्किन ग्लो होते आणि ग्लोपेक्षा म्हणजे व्यवस्थित राहते
अ म्हणजे क्लीन अप बेस्ट काय फेशियल?
क्लीनअप म्हणजे कस क्लीनअप मध्ये जरा जास्त म्हणजे डीप येत नाही जस फेशियल मध्ये जास्त मशाज असतो तो किंवा जास्त त-वेळ-म म्हणजे एक वीस तीस मिनिटं तरी केला जातो आणि क्लीनअप म्हणजे कसय अर्धी प्रोसेस आहे म्हणजे अर्ध अ केल्यासारखं आहे आणि फ्रेश--हा आणि अ फेशियलच कस हाय पूर्ण म्हणजे त्वचा नितळचं करतात ते म्हणजे पूर्ण क्लीनचं करतात असंय म्हणजे क्लीनअप मध्ये तुला फक् त-अ मशाज येणार अ एक नाही पहिल्यांदा तुझं क्लिनझिंग होईल नंतर तुझं म्हणजे स्क्रब केला जाईल स्क्रब नं तर मशाज केला दिला जाईल थोडासा
बर जास्त मसाज केल्यामुळेच स्किन अस म्हणजे स्किनवर बरा वाईट प्रभाव पडतो ना म्हणजे रफ वगैरे होतात
नाई नाई नाई नाई तस नाई जास्त म्हणजे क्लीनअप मध्ये जास्त मशाज दिला जात नाइ
हम्म.
अस हाय म्हणजे थोडक्यातचं आवरलं जात असं मका मॅम मशाज झाला की लगेचच ते पॅक लावायचा.
हम्म.
आणि नंतर धुन टाकायचं झालं हे क्लीनअप आणि फेशियल मध्ये काय येतं तुला सांगते फेशियल मध्ये पहिल्यांदा क्लिनजिंग येत क्लिनजिंग झाल्यानं तर स्क्रब येत. आणि स्क्रब झाल्यानंतर त्याला वाफ दिली जाते चेहऱ्याला आणि वाफ अं थोडस म्हणजे कसं पोओ पोल्स ओपन करत ना
हम्म, होय वाफे म्हणजे सगळी रोमछिद्र ओपन होतात. इ त्याच्यामुळं ते तीन किर काय पण लाव ते आत जातेत ना
आ चेहऱ्याचे सगळे छिद्र वगैरे ओपन झाल्यामुळ कसं आतमध्ये आतपर्यंतची जी घाणं असेल किंवा काय ते बाहेर काढत. आणि म्हणजे आणि क्रीम वगैरे आत जायला मदत होते ना
बर
छिद्र ओपन झाल्यामुळं म ते अ वाफ वगैरे दिल्यानंतर तुझी जी डेड लेयर स्कीन आहे म्हणजे मृत त्व चा येना नाकावरची म्हणा किंवा इथ हनुवटिला असते हा तिस सगळी निघून जात ते आणि त्यानंतर र पुन्हा मशाज दिला जातो.
हा
हम्म मश मशाज सॉरी मशाज नाही फेशियलमध्ये क्लिनझिंग आणि स्क्रब झाल्यानंतर जेल लावतात जेल
जेल
हा जेलचा थोडस मशाज देतात जेल येत आता आपल्याला क्लिनप मध्ये जेल आलं नाही पण फेशियल मध्ये जेल जेल येत आणि ते जेल थोडासा एक पंधरा मिनटं मशाज झाला की पुन्हा फेश अ ह्याचा मशाज देतात, क्रीमचा दुसरा मशाज देतात
बर
त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे तुझे स्टेप, स्टेप बाय स्टेप मशाज करतात
बर
हा आणि तो झाल्यानंतर, मग तुला नंतर पॅक लावतात
हा!
आणि पॅक लावून पुन्हा तो सुकला कि मग तो म्हणजे क्लीन करतात, व्यवस्थित आणि क्लीन झाल्यानंतर त्याला एक सिरम येत
हो सीरम आईकलय मी ते सिरम काय काम करतं ग
मऊ करत म्हणजे, त्वचेला जर असं मऊपणा येतो सिरम न हा आणि हा विटॅमिन पण मिळ त्यांना च्या स्किनला विट्यामिन मिळ त आणिस त्वचा कस एकदम मऊ होते
हा!
हुं तुझ्या चेहऱ्याला जे, म्हणजे जे विटॅमिन कमी आहे, ते सिरम भरून काढत
बर, बर आणि मग सिरम म्हणजे मी सिरम फक्त आइकलय असं लावतेल, फक्त सिरम लावल तरी चालत ना, का ते ते फेस सिरम वेगळं असते असं काही
थीरम वेगळ असत ते तुम्हा अ फेशियल किट जर तू घेतलंस ना तर काही किट मध्ये त काही किटमध्ये येत नाही असं आहे म्हणजे, आपल्या किमतीवर राहत
बल हेत ना फेस सिरम, मग ते फेस सिरम, ते युज केलं तर म्हजे
नाही नाही आता कसं असतय? आपल्याला आपली स्किन म्हणजे आपण एकदा तरी पार्लरला गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही असं होतय आपण आपल्याला आपल्या स्किनचं काही कळत नाही किंवा आपले ड्राय आहे हे इथपर्यंत आता जास्तीत जास्त लोकांना कळतय सोड कि ड्राय आहे की ऑइली आहे का म्हणजे मीडियम आहे कॉम्बिनेशन आहे
हा
स्किन मध्ये पण प्रकार आहेत ऑइली ड्राय अ परत म्हणजे ऑइली म्हणजे तेलकट कोरडी तेलकट आणि मिक्स मिक्स स्किन असत ना ती म्हणजे तर ऑयली पण नाही आणि जास्त ड्राय पन नाही अस दोन्ही असते
हो हो कॉम्बिनेशन स्किन
हा त्याच्यामुळं कसं?
ऑईली स्कीन आहे
तुझी मला वाटतं ऑईली स्कीन आहे
हो ऑइली स्किन आहे माझी मग ऑइली स्किनला कोणतं फेशियल वापरायचं म्हणजे काय? घरगु म्हणजे आता बघ मला काय वाटते माहितीय का तुला? कि आता फेशियल जे तू म्हणतेस अस हे लावायच मग त्याच्यात केमिकल असणार की भरपूर मग घर च्या घरी आपण फेशियल करीन असं काही तुझ्याकड नुस्के आहेत का? मला ते मला तुझ आवडलं सोड तू सांगतेस ते बरोबर आहे सगळं पण असं घरच्या घरी काय ऑर्गॅनिक म्हण नैसर्गिक असं काय आहे का? तुझ्याकड किंवा पार
हा तो म्हणजे नैसर्गिक आ आता काय सगळेच वापरतात घरच्या घरी आणि स बऱ्याच जणांना
हा तसा इफेक्ट पण होतोय ग
मग आता काय करायचं? घरी जर तुला करायचं असेल? म्हणजे माझा तर सल्ला आहे तू जरी म्हणजे पार्लरला गेलीस तरी ते बेटरच आहे कारण कसं आहे स्वच्छ स्किन धुऊून निघते आपली म्हणजे आतपर्यंत अ जाऊन ते केली जाते ना म्हणजे आत त पर्यंत जाऊन क्रीमा मुरुन मुरतात आणि त्याच्यामुळे फ्रेश होते क्रीम थोडासा ग्लो पण येतो आणि कस? व्यवस्थित राहते स्किन आणि जरी तुला जरी, पार्लर ला नसेल जायचं ना, तरी तू घरी काय कर. थोडस आता तुझे ऑई ली स्किन आहे ना. म थोडस बेसन घे, त्याच्यामध्ये थोडीशीे एक, अ अर्धा चमचाभर हळद टाक. आणि थोडसं तू दूध टाक. आणि त्याची पेस्ट बनव आणि तुझ्या चेहऱ्याला लाव. च्या आधी
ती मिनिटं ठेवायचं ते?
एक पंधरा वीस मिनिट. म्हणजे आधी जर तू स्वच्छ चेहरा अ धु तुझा. स्वच्छ अ धुवायचा, आणि नंतर हे, जे आपण केलंय मिश्रण ते मिश्रण सगळं व्यवस्थित लावायचं. डोळे सोडून लावाय च. आणि हां आणि नंतर दहा ते पा अ वीस मिनिटं ठेव आणि नंतर धुऊन टाकायचं. तुची ऑइली स्किन आहे ना, त्याच्यामुळे हा ड्राय पॅक तुला म्हणजे चांगला होईल ऑइल थोडस
आणि मला पिंपल्स पण ग
हा आणि हा. त्यातच तुला सांगते पिंपल्स वरच पण हेच हाच उपाय आहे फक्त आपल्याला त्याच्यामध्ये दुधा ऐवजी लिंबू ऍड करायचय. म्हणजे काय? एक एक -दोन चमचे बेसन पीठ घे. त्याच्यात एक अर्धा चमचा हळद टाक आणि त्याच्यात थोडस अ हे टाक, लिंबू टाक. आणि हा आणि थोडस अ मध सुद्धा तू टाकू शकतेस. हे सगळं कालव. आणि चेहऱ्याला लावून घे. आणि ते सुद्धा तो दाब पंधरा मिनटं ठेव. आणि नंतर धुन टाका आणि स्वच्छ होतय तुझा चेहरा आणि एकदम फ्रेश पण वाटेल.
हा,
आणि पार्लर सारखं पण फेल होईल तुला.
चालेल चालेल मी आता लगेच ट्राय करते आणि काय वाटल की तुला कॉल करीन.
हो हो चालेल हा हा ठेव.
पाय